चा लागू राहिला पण माझ्या हिच्या वरून लागूच
मग आता बंद करून चालू केलता.
हा काय पण बीजी दाखवून राहीला मगं तुमच्या इथ. जाऊ द्या मग, तुम्हीच लावा तुम्हीच लावा जाऊ द्या.
अ लावला नाही हे.
हा हो ना मग तेच नव्ह. द्या देविका जोड देविका
ये ना कानाला लावला होता.
हा हा देविका म्हण दूर ठेव. म्हणा चा टच नक करू मला स्क्रीनला गेली काय. हो काय. हां.
ह हम. ते म्हटलं दमाको पाय दिले. शाळा चालू आहे. का नाही पेपरला आहे का का आहे. तेवढंच बोट म्हटलं देईल. हम्म मगाशी बोललो. मी तर पूर्ण बरोबर व्यवस्थित झाले.
हाव, का हम्म हम्म. माझ्या हिच्यातून ते तसंच दाखवत होतो. झालं का जेवण?
आत्ताच जेवलो फोडणीचा भात.
हाव काय.
मगशी जेवण केलत काय. कायचा उपवास आहे.
उपवास नाही. मुगाचं वरण केलं आहे ना.
हम् मय आल. तिकडून आलो होतो घराजवळ आत्ता कुलूप होत. घर
हो, आम्ही बाहेर गेलो होतो. ते मलं त्या बाईक चे पैसे द्यायचे होते. कसे शवालीचे मग गेलं होतो.
म्हटलं, मला कुलूप दिसल नाही. तर कोणी यायच्या वेळी उघड होत.
घरात मग आम्ही कुलूप लावलं. तर इतका गाढ झोपतेती. कोणी आलं तर समजत बी नाही.
तेल तेल अंदर अस
हा हो त्या नंतरच कोणलं. हम्म, आताच आलं ते दुपारी.
हम्म, गाडी अंदर होती वाटते त्याची व
हम्म.
हो, मगं. आजुन
बोलू राहिलचा फोन चालू आहे त जायचा ते रियाच घेतला म्हणते तो हा
होा मी घेतलं ना
मग आपल्या जवळचत होत ते प्रोडक्ट घ्यायचं नसतं हे बी करू राहिल मी
हाव का मला माहितच नाही तुम्ही कोर राहिले म्हणून
मी येणार होतो सांगणार होतो म मला काम चालू होती म्हणून आलोच नाही
हा का नाही मी घेतलं ना ते इथे मिठठू नाही का मिठठू त्यांच्या जवळ मी खोल्यावाला जळून घेतलं मण आईनं ते मिठू जोडून घेतलं आईच्या नावाचं मिठू
हम्म ते खाली असं बनवा लागते ते
हा हा आयडिया बनवा लागते खाली पैसे भेटते मग साडेचारशे रुपये
हा त्याच कामच का आहे खरं आहे का नाही
हा नाही आहे त्याचही खरं आहे
तरी ते औषध चांगली अी
हा ते औषध चांगलेय माझा मुळग्यात बसला ना फक्त तर ते आता कोम आहे जरासा एक महिना अजून रेग्युलर घेऊन घेतले क होऊन जाते हो ना म्हणजे ते तेव्हापासूनच होता दुखत नाही फक्त पण तरी काही त्रास नाही आहे आता पण तरी हम्म
ते ते ते ते शंभर प्रकारच्या याच्यावर हा ते मलावीी चालू करायचे
हावराण चालू आहे सपना त नान विन दादा साठी चालू केल्याता हार्ट साठी
होा मले बी ते बीपी बीपीच आहे तर ते कुडते ना घ्या
हा आणि श माहिती आहे का ते ज्यूस खूप चांगला आहे मी आता घेऊ राहिली ना त्यांना भूकही लागते आणि अशी तब्येत असं थक चकल्यासारखं नाही होत काही नाही
मागच घेऊ राल तुम्ही पण ते माहाग आहे महाग आहे म्हणे चार पाच हजाराचा आहे म्हणे
नाही हो ते काय माहिती आहे का अकराशे रुपयाची पडते आता आपण मेंबर झालेला आहे तेच आपल्याला लक्या पड जर तस आपल्याला दुस विकायची असली तर मग पंधरा अठराशे रुपये किंमत आहे त्याच्या तर पंधराशेला विकायची हम्म
कायच सगळ्याला माहित आहे अकराशेच्या आहे म्हणून त्या डेअरीवाल्यान ठेवली होती
हा
डेअरीच्या दुकान आहे ते बाजूच्या
हा हा हा
पुलावर त्यानाही ठेवलं होत दुकानात हा अकराशरात म म आता ते कसे जे जे मेंबर होऊ राहिले ते ते ते ज प्रोडक्ट ठूर राहिले विकाले
ह हा
एक जण तर स्टॉल लावते गुरुमंदिर जवळ
होव का
हो म म्हटलं मग ते मॅडम होती ते अकोल्यावाली
हा हा हा
ते या ग्रुपची मेन लिडर
हम्म हम्
हम्म तैले म्हटलं मॅ म्हटलं काऊ म्हटलं
हा ममा हम्म हम्म
म्हटलं ते तुमचं तर म्हटलं
हम्म
ते रस्त्यावर विकू राहील म्हटलं बा ते अकराशे रुपयाच. ह ते म्हणे मग ते ते कसंय म्हण ते दुसरीकडून कुठून मेंबर झालेले असतील म्हणे. हम्म म्हटलं होऊ शकते म्हटलं मग.
हा खूप जण मेंबर झालेले आहेत त्याचे कारण की मेंबर जर झालं तर रुपयाल भेटते?
हा तर मग त्यान त्यान ते खरेदी केल्या असेल. पैसे असन जास्तत. अ खरेदी केल्या आणि ते. इथं स्टॉल लावून बसले.
तुम्हाला काय सांगू मी अकोल्यान बोवली होती मला काही माहितच न्हवती ते मेंबर बंबर व्हा लागत. ते मग कमी किमतीत भेटते तर त्या कुलावल्यान मग कितीची दिली एक बॉटल अठराशे पन्नास रुपयाची एक बॉटल दिली.
हा पहिले!
हां पहिले स्टार्टिंगलं मग. मला वाटलं जाऊ दे बा अशील बाई काही ना काही तर मग आता मला जेव्हा हा मिटठू आला ना, त्यांना सांगितलं म्हणे त्यांना अकराशेचीच पडते म्हणे, ते त्यांना पैसे खाल्ले म्हणे. मी चार बॉटला बनवल्या होत्या. त्याने सा साडे सहा हजाराची मला किटच दिली, त्याच्या चार बॉटला, एक ते मुळव्यादचे, एक ते याची देली तिला म्हणजे हो मग किती चार एक हजार रुपये कमावलेच आहे ना. मग तीन साडेतीन हजार रुपये कमावलेत.
मग म्हणते त्याच म्हणणं आहे नां. तुम्ही विकू शकता भाउजीला भाऊ माहित नाही जास्त मला तर सांगायचं असतं, मले लय दिवस मले ॲड ये, मले मोबाईलवरच येते ॲड
हाव का? मला माहितच नाही, तुम्ही हा म्हणून
स्टेटस ठेवत होते, तर मग म विचार तूच केली. म दोघा तिघाले सांगितलं. ते ऑनलाईन ही भेटते वाटते ते
हा ऑनलईन भेटते. पण ऑनलाईन मग त्याची अठराशेचीच आहे ऑनलाईन अठराशेचीच आहे
हा ऑनलाईन अठराश हो ते तेवढंच घेते पण त्याच्यावर बी आहे अगर बिमारी असन ते गोळ्या गिळ्या बी देेते ना.
हाव ना मग तेच ना मला आता मुळव्यादचा त्रास होता तर ते मुळव्यादची एक बॉटल दिली त्यांना
हा वेगळी
हा हा वेगळी अन.. एक ते याची लेडी लाईफ केअरची दिली, म्हणजे असच बायांसाठी चांगली अस ते मने मग ती एक दिली. ती बी अठराशेची लावली. त्या दोन्ही अठरा अठराशेचा लावल्या. आण तो अकरा अकराशेची देवू राहिला हा ते मिठठू
हो ना, तर जसं ब ते ते नाही म्हणून राहिलो मी
हम
ते फक्त बॉटलच दिली आहे. त्याच्यासोबत दुसरी बॉटल दिलेली आहे.
दुसऱ्या बॉटलही दिले नाही. ते बॉटल एक आहे आणि त्याच्यासोबत कॅप्सूल आहेत, कॅप्सूल
हा, तेच तर म्हटलं. दुसरं औषध देतील. समजा काहीतरी हा दे हा त्याच्यावर ते बॉटल तर घ्याच म्हणते, तेही देते.
ह, हा
किती किती टाइम आहे? ते औषध घ्याय लागते रे
ते एकच टाइम घ्या लागते. दिवसातून एकदाच. म्हणजे ते औषध जे आहे, ज्यूस ते ज्यूस दोन टाइम घ्याय लागते. अंनुशापोटी सकाळी उठल्या, ब्रश ख्याय, ब्रश करायच्या आधी आणि रात्री संध्याकाळी जेवायच्या आधी, एक तास घंटा आधी
बरोबर. आण ते, आण आण ते गोळ्या मग तेव्हा आपल्याला बी आता बीपी म्हटल्या वरती बी गोळ्या देईन मला हे घे
हा, गोळ्या देते. ते निशाईली चालू केली ना, औषर निशाईचे पाय दुख ते तर ऑर्थ्रो टॅबलेट म्हणून आहे ती रियांशिच ती चालू केली ज्यूस चालू केलेला आहे हाव त्याचीच आता घेतल्या मी. हा हा त्याच कंपनीचे देत्यात ते हम्म.
मग ते अकराशेत देते का त्याचे पैसे वेगळे लावते?
नाही. अकराशेच देते अकराशेचच दिलं त्यान बॉटला निशाईने आता दोन त्या बॉटल्या घेतल्या ज्यूसच्या अन् दोन त्या शिश्या घेतल्या टॅब्लेटच्या तर अकरा अकराशेलाच दिल्या चार तनिशाईचं झालं बिल चार हजार चारशे रुपये झालं तर ते त्यांनाच भरले त्याच्या जवळचे
ह हा हा. हा म्हणजे आलं लक्षात ते समजा ते ज्यूसच अकराशेच घ्यायचं. त्याच्यासोबत ते फ्री देते समजा.
फ्री नाही दे
टॅबलेट, त्याचे पैसे लावते. त्याचेही लावते का पैसे?
हा मग त्याचे अलग अकराशे आणि याचे अकराशे अलग असे बावीसशे रुपये.
हम्म असं आहे ते आहे ना, म्हणजे ते बी अकरा सि आहे का बॉटल?
हाव, अकराशे ची बॉटल आहे ते बी.
पाय दुखवायच्या, काय गोळ्या आहे म्हणतात ना?
हाव, अशा टॅबलेट आयुर्वेदिकच्या कशा असत आपल्या बुट्टी सारख्या? तशा.
हम् महाग पडती मग ते.
हो पण फरक हाय ना आणि ते कसे तिन महिने घेतल्या आणि तीन महिन्यांत कोर्स केलाय डबल गॅस नाही लागत हा एकदा घेतलं मग हा बरेच दिवस नी नेमी सारखीच आराम पडते म.
काय तुम्ही बी ते बीपी बीपीचा विचार
मग मला खाज होती ना खाज खाज होती ना माझ्या पूर्ण खासजस्त बसली पागल झाली त मी दोन तीन दवाखाने केले होते.
मग ते ते खाजीच्या वेगळ्या दिलत का तेना?
नाही खाजीच्या वेगळ्या नव्हत्या दिला ते म्हणे, तू ज्यूस घे त्याच्यातच तुझ बरोबर होते म्हणे.
त्या ज्यू त्या ज्यूसमध्येच झालं असं.
हा त्या ज्यूस मध्ये झालं, नाही तर मी किती मॅड झाली होती दोन तीन वेळा दवाखाने केले.
हम् नाही ते ज्यूस चांगला आहे ना मला माहित आहे. ते लाय लाय लायसर म्हणून आहे ना इथं.
हा हा.
कारण ज्यात पहिले त्यान आणले होते ते प्रोडक्ट. आता ते ना ते ते बंद केलं वाटते ते अरे वाच विकू वहायला वाटते ते.
ह का काय माहीत.
अरे अरे अरे वा म्हणून आहे ते औषध कोणती आता, ते काढली आणली त्यांना. पण हे हे पटल म्हटले हे लय जाणणे घेतलेली आहे.
जण रिझल्ट अलकाई शुगर कंट्रोल मध्ये झाली ना. आमचे तिकडचे तर हेच वापरते आणि त्याचा शॅम्पू इतका चांगला आहे. शॅम्पू माझ केस गोळूस नाही राहिलले काहीच. आणि त्याच तेलही चांगलं आहे तेल बी चांगला आहे त्याच आता मी ना बोलवलं ना तेल शॅम्पू इतकं चांगलंय असं केस गळत नाही चटपत्यासाठी हा आयुर्वेदिकच आहे ते. देविकाला लावायसाठी मस्त आहे पण ते ती साडेतीनशे रुपयाचं तेल आहे.
असं चिपकत नाही?
नाही मस्त आहे ते तेल. त्याच्यात बदाम आहे. अशा कशाच तरी मुळ्या आहे सगळं मेथ्या गीथ्या सगळ्या आहे त्याच्यात.
सेंटेड आहे का ते?
हा थोडासा वास येतो त्याचा जास्त नाही येत.
बॉटल केवढी आहे बॉटल?
बॉटल का आपल्या खोबऱ्याची शंभर एम एल हाव शंभर एम एल.
बापरे लई महाग आहे मग तर ते.
हा महागाय ते पण नाही का मी फक्त दोनदा लावल माहिते का त्यान, आता माझी इथे टक्कल आहे ना तर केस बी येऊन राहिले बारीक बारीक. चांगलं आहे ते तेल, शॅम्पू, शॅम्पू पाचशे रुपयाचा आहे.
शॅम्पू किती आहे मग ते? आपली जे बॉटल असते तेवढी?
हा आपली बॉटल असते तेवढी. पाण्यात मिक्स करून लावायच तिथे डायरेक्ट नाही लावायचा केसांना. हाव महाग आहे पण त्याचे रिझल्ट आहे.
हम्म नाही ईच्या देविका साठी घ्यायला लागण मग.
हाव देविका साठी घ्या. अशे माझे केस बी चांगले वाटू राहिले त्यांन अशे नरम अन असे मस्त वाटू राहिले केस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
देविका साठी घ्या तुम्ही शाम्पू ते हाव.
आता ते आता समजा ते प्रोडक्ट घेतला आपण तर ते आपल्याले आपल्याला काही नाही भेटत हाय ना?
नाही आपण विक आपण नाही आपल्याला कमी किमतीत भेटते ना, आता समजा चारशे रुपयाच फेशवॉश आहे. तर त्याच्यावर काय वीस तीस रुपये आपल्याला कमी भेटते की तीनशे ऐंशी तीनशे सत्तर असचं भेटते.